अ.
हा आवाज येतोय का माझा?
हो हो येतोय.
हां कुठून बोलताय ताई तुम्ही?
अम्म इकडे बोडखा.
अच्छा.
हा.
पुण्याहून बोलते.
हो का? हो मी- गाव माझ बोडखा आहे. मी पण धुळ्याला राहते.
अच्छा. म्हणजे इथे इथून जवळच आहे की धुळे.
हा.
हा. तुम्ही कसं कळाल तुम्हाला ह्या कामाबद्दल? म्हणजे- ॲपबद्दल.
ऍपबद्दल. माझी जाऊ बाईयेत ना?
हां हां.
हा. त्या सी आर पी चं काम करतात ना.
हा हा हा.
हा. मग त्यांनी घेतलं होतं.
सी आर पी म्हणजे कसं?
ते बचत गटाच असत ना ते? हा. मग ते त्यांच्या ह- त्यातच असं असतं.
हो का? हा हा हा हा हा. तेच. मला पण माझ्या मैत्रिणीकडून कळालं.
हा हा.
मग तेच घरी बसल्या कायतरी बघूया म्हणून म्हंटलं- बघायचं. हम्. तुम्ही कधी- जॉईन झाला? मग आत्ताच जॉईन झालाय का?
नाही मी अगोदरच आहे. जेव्हा ते झाल होत ना कार्या ऍपच. सुरुवातीपासूनच आहे. हो.
म्हणजे आता एक दोन महिने होऊन गेले असतील.
हो. चल काय ट्युशनची तयारी कर चल. आवर.
मग हे फक्त सुरुवातीलाच असतं ना? फोन ऑप फ़्रेंड म्हणून काम.
चल सोड. सोड बाय. लहान बाळए ना.
हा हा हा. अस.
हो. बाहेर फिरत होते थोडस. म्हटलं करा यांना कॉल.
हो. मग- आता हे काम जे आहे आत्ता आपल्याला म्हणजे कॉल करून बोलायचं हे सुरुवातीलाच असत- -त ना?
हो हो.
मग तुम्हाला खूप दिवस झालेय तर मग परत कसं काय? तुम्हाला हे आलेलंय म्हणजे काम?
अ. म्हणजे सुरुवातीला म्हणजे पहिले येत होत ना ते कथा सांगायची असते क- त्यामध्ये प्रश्न वगैरे होते. आता तस नाहीये. आता कालच आलंय.
हा. हा. हा. हा. असं आहे का? हा. बाकी मग तिथं काय प्रसिद्ध आहे म्हणजे बघण्यासारखं वगैरे असं बुढाखाना हम्म हम्म
इकडे काही इतकं हे नाहीय इकडे आपल नाशिकला गेलो तर रे मग त्र्यंबकेश्वर वगैरे बघण्यासारखं
तिथून जवळ आहे का नाशिक त्र्यंबकेश्वर?
इथून अडीचशे किलोमीटर हा
हा हा हा
आणि इकडं उज्जैन वगैरे एमपी मध्ये
होय बघितलय तुम्ही उज्जैन ते?
हो
होय लांब मला वाटतं होत ते लांब आहे वाटतं होतं.
नाही इथून नाही इतकं काही
हा हा
म्हणजे ह्या भागात इकडच्या लोकांना नाही वाटतं ना जास्त लांब पुण्याहून जास्त जास्त लाब येईल ना
हो ते उज्जैनला महादेवाचं मंदिर आहे ना ओ?
हो हो महादेवाचं आहे महाकालेश्वरच
हम्म हम्म त्र्यंबकेश्वरला पण महादेवाचच आहे मंदिर.
ते नाशिकला आलं.
नाशिकला आलं?
हम्म
म्हणजे त्र्यंबकेश्वर मंदिरचं नाव आणि नाशिक शहरात येतंय काय ते?
हो नाशिक शहरात येते ना.
होय काय मला वाटलं त्र्यंबकेश्वर वेगळं आणि नाशिक वेगळं असं. वाटलं होत का हा चांगलंय ना मग तुम्हाला कधी पण जायला.
हा पण कोण जातय इतक सुट्टया पाहिजे ना.
हो ते पण आहे तुम्हाला मग शिर्डी शिर्डीतेन पण जवळ पडत असेल.
हो हो शिर्डी मला माझ्या माहेरहून पण जवळ पडते. हम्म माझं माहेर कन्नइ. इथच आहे ना संभाजीनगर.
हा हा हा
तिकडन जर
तिकडचं हा म्हणजे इथनं जवळ पडतय ते इकडचं हे हेच्यातून हा होय ना हम्मआणि औरंगाबाद हा आम्ही प्रॉपर कोल्हापूर इचलकरंजी
बापरे आम्ही आत्ताच आलो कोल्हापूर तिकडनं
होय
हा
हा
तिकडे गेल होत ना मी तुळजापूर, जेजुरी वगैरे करायला.
हा हा.
हो. दहा तारखेला आलो तर बघा आत्ताच.
हा हा हा. मग तेच म्हटलं, मी पण कस झालं अ थोडं घरातन बघत होते. ओ काम कुठला आहे काय मग माझी एक मैत्रिण सांगितली अस अस आहे बघ. म्हणून परवा, दिवशीच ते ग्रुपला जॉईन झाले.
हो काय.
हा हा.
चांगलंय ना उलट घरी बसल्या बसल्या काहीतरी नको का. साई क्लासचा टाइम झाला ना रे. घेणा भर ना पुस्तक वगैरे हा. मी भरून देऊ का मग? मगं. चार वाजताय ना मग.
ट्युशन का?
हा पहिलीला आहे ना तू. आणि बाळ आहे. दहा महिन्याच मुलगी.
होय.
हा.
चांगलंय.
तुम्हाला?
अजून नाही मला आता. आता होऊदे एक. हम्म ठीक.
हम्म.
आणि हे. तुम्ही काय शाकाहारी काय हे मासाहारी?
नाही. तसं काहीच नाही आमच्याकडे.
होय काय हा हा शाकाहारी शुद्ध. आम्ही पण शाकाहारीच.
हो का. बर आहे मग.
हम्म बा सणाला तेन पुरण पोळ्याच करायला लागत.
हो तेच आमच्याकडे तेच करतात. म्हणजे तेव्हा हा पूरनाची
हा कोणता पण सण आला ना. पुरण पोळ्या वगैरे करायचं असं.
त्याच्याकड पण त्या पाहुणे वगैरे पण आले का तेच बनवायचं.
हम्म पण त्याला खूप हे असतं ओ. हो. आणि तुमच म्हणजे किती जण राहता तरी तुम्ही?
आम्ही आम्ही दोघं आणि दोन मुलं. घरचे जॉबला आहेत होय इथे?
हां सासू सासरे नाहीत काय?
ते गावाकडे आहेत. आहेत गावाकडेच आहेत.
आम्ही पण मी आणि मिस्टर राहलत. ते पण माझे पण सासू सासरे गावाकडे आहेत. मग आता यांना, नोकरी गावाकडे बघायचं चाललय ह्यांचं. म आता जाणार.
हो का नही आमच्या इकड. सिव्हीला येत ना ते, गव्हर्मेंट जॉब हं.
हं हे पण सिव्हल मध्येच, हं सिव्हलमध्येच. केले ते, हे हम्म. खरं ते कसं गावाकडं थोडं शेती वगैरे आहे ना.
हो आमच्या सारखंच म आमच्याकड पण आहेत ना शेती वगैरे.
किंवा मग ते सासू सासरे कस आधूनमधून येत असतात ते. असं करतात हम्म हम्म.
पाऊस झाला का तिकडे?
पाऊस काय नाही एवढा.
नाही का, आमच्याकडे काल पण भरपूर झाला, आज पण भरपूर झाला पाऊस.
हो काय, इथं वातावरण फक्त असं ढगाळ झालंय.
हं हं.
खरं, पाऊस का नाही, जरास रिमझिम पडला, काल. परवा, हं, पण वातावरण असं पावसाळी झालंय.
हं हं, इकडं पण तसच हाय.
होय ना, हं हं. तेच. बाकी मग?? काय आता सारखं, जेवण तर, रोज जेवण काय बनवायचं प्रश्न पडत
बाप ते तर, माझं त त्या डब्यांना. काय करू? परत नंतर काय भाजी बनवायची?
होय, रोज रोज भाज्या पण काय बनवायचं अस प्रश्न पडतो.
आणि, सगळं राहतं घरात. पण काय बनवायचं, काय बनवायचं?
हम्म, आमच्यात ते, चक्कोल्या जास्त आवडतात.
वरण वरण, डाळ ना.
कसं बाळाला सांभाळत दोन्ही तुम्ही काम करताय बघा. ह्हणं हं ह्हणं.
तो पण लहानच य ना, साई पण.
दोघं पण लहान, लहान.
हिला त खूप पाय फुटलेत ना, इकडं पळती, तिकडं पळती.
हो, लक्ष खूप ठेवावं लागत ओ लहान मुलांना, माझ्या पण मोठ्या नंदे चा मुलगा ये एवढा, म्हणजे धडपडी ये ना, खूप म्हणजे अस सार क लक्ष ठेवाव लागत.
हां, मयूरच पण आता तसच झालंय.
होय ना, हं तरी तुम्ही तेवढ्यात न आणि करताय.
ऊचलायचं अन तोंडात घालायचं.
होय, लई लक्ष ठेवायला लागतय, लहान मुलांना सांभाळायचं म्हणजे चार काम केलेली परवडतात खरं, ते सांभाळायच त लई अवघड असतय.
साई, आवर ना तू, का? का बर नई जायचं?
कंटाळा आला असणार त्याला.
कंटाळालात.
लहान, हहहह.
पण ते, पैसे घेणार नाही का ती मेस. ती का म्हणणार आहे का. तू एक दिवस घरी राहिला तर.
अस.
जा पप्पा बोलतील. परत कर.
तेच. आता बघा. नऊ हे झालय.
हा. पूर्ण दहा होऊन द्यायचे बरं.
होय. पूर्ण दहा हुन द्यायचे म्हणतात.
हा.
ते.
आणि मम्मीच माहेर कुठे? तुमचं समजा.
मम्मीच माहेरच इचलकरंजी कोल्हापूर साईडला आणि सासर सांगली.
बापरे, कितीच लांब लांब आहे मग.
हम्म, चालेल दहा सतरा, अठरा झाले सेकंद ठेवू का मग?
हो हो.
हां.
चालेल. परत करा.
हा.